बोला की हा बोला. साध्या काँलला तुमचा आवाज मोठा येतोय.
हो आणि या खला येत आता
नाही लय हळू येतोय.
अरे
होय जेवली.
म काय होय
ह
तो इकडचं काय नाही करून आता झोपायलाय आता थोड्या वेळाने झोपल आता.
हा हा. टीव्ही वगैरे काय लाईटच नाहीये?
नाही लाईटच गेल्या आजून आलीच पण नाही लाईट.
लाईट येत नाही आता अकरा बारा वाजेपर्यंत नाही.
मग काय काल पण असंच आलती. साडे अकराला काहीतरी आलती बघ लाईट.
हा लोड शेडिंग कायतरी चालू केलंय ओ.
त्यामुळे होय होय. ते सगळीकडेच आहे.
सगळीकडचिच गेली वाटत
सगळीकडचीच गेली.
आयशू बाबा इथं थांबायला लाव की, हॅलो.
हा.
तू दंडबोच ते मंदिर बघितल्यास काय?
कोणत्या गावालं ओ?
अ मिरजेच्या इकडं दंडोबा म्हणून आहे तिकडं.
नाही काय बघितलं. तुम्ही गेलता?
होय. आयशू होय गेलेलो की, मस्त आहे बघ दंडोबाचं मंदिर. म्हणजे शंकराचा आहे तिथं, पण असं असं डोंगराच आहे ते. वरती असं चढवून असं म्हणजे अ ट्रॅकिंगला पण जात्यात. म्हणजे भरतीची मुलं तेन असं ट्रॅकिंगला पण जात्यात. आणि वयस्कर लोक तेन फिरायला तेन सकाळी फिरायला तेन असं जात्यात.
हम्म हम्म.
म्हणजे? ते मूर्ती आहे ना म्हणजे डोंगरात तिथं मूर्ती हे झालंय ग म्हणजे प्रकट असं काय तर झालेले की मूर्ती म्हणतो शंकराची पिंड.
आ
हा आणि म्हणजे एकदम असं डोंगरात आहे ते. आणि आता श्रावण सोमवारमध्ये ना एवढी गर्दी असत्या ना तिथे श्रावणात. दर सोमवारी असे म्हणजे प्रत्येक असं वेगवेगळं काहीतरी असं करत्यात म्हणजे शंकराच्या पिंडीला असं.
हा.
हा. शंकराच्या पिंडीला प्रत्येक असं काहीतर फुलाने सजवायचं. ड्रायफ्रूट्सन, फळानं तेन असं सगळं हे करायचं
हा हा.
हम्म. आणि नंतर ना मग तिथं आणि वरती आणि आहे ना दडोबाचं मंदिर झालं. मग हे पाक असं सोमवारी तर आहे ना एवढी अशी लाईन खाली पर्यत अशी भरलेली असत्या. म्हणजे गाड्या तेन सगळं खाली लावलेलं असतं. एवढं म्हणजे एवढी गर्दी असते दंडोबाच्या मंदिरला.
होय.
हा होय. मस्त आहे तिथं आणि ना वरती असं वरती आहे ना असं मंदिर आहे काय आणि वरती त्याच्या फिरायला पण असं हाय ते. वरती फिरायला पण आहे, म्हणजे असं फुटपाथ सारखं कसं अस त्यांना तसं एक एवढं भारी केले ना त्या मंदिराच्या वरती आणि पलीकड आणि पलीकडं आणि अशी दरी सारखं म्हणजे दरी सारखं आहे. त्याच्या आणि खाली असं तलाव आहे मोठा असं म्हणजे एवढं पण मोठं नाहीे छोटासा तलाव आहे.
हा.
त्या तलावामध्ये पण तिथं तिथंपर्यंत खाली जात्यात. आणि आम्ही तिथं गेलतो खाली एकदा. असंच फ्रेंड फ्रेंड आम्ही मै मैत्रीन ना असं गेलेलो खाली. पण ना असं, जरा किती चार काही पाच वाजता काहीतरी गेलेलो. आणि जाताना असं खाली खाली गेलो काय तिथं. अ दर्शन तेन घेतलं. आणि खाली खाली गेलो. आणि तिथं तलावापशी आणि तिथून म्हणजे भरपूर होती तसं म्हणजे थोडीफार असं म्हणजे माणसं तेन होतीत तिथं. मग आम्ही काय केलो, मग जायचं म्हटलं रात्र व्हायला लागली. सहा वाजले, जायचं म्हणलं. हॅलो.
हम् बोला
हॅलो हा जायचं म्हणलो. काय वरती जायचं म्हंटलं तर, आम्हाला येताना असं रस्ताच सापडेल ना. येवढ असं भिलेलो आम्ही, जंगल सगळं. पूर्ण जंगल आणि कुठणं काय जायचं वरती तर जायचंय आम्हाला. आणि अंधार तर व्हायलाय आणि जाताच ईना आम्हाला कुठंन रोडच सापडेना आम्हाला.
हम्.
कसं कसं तर कसं तर वरती जरा अंधार पडला. आणि एवढं म्हणजे भिलेलो. आम्ही कसं कोण पण म्हणजे असं असतेत ना बाबा म्हणजे असं त्या एवढ्या त्या मी पाच सहा जणी होतो, बघ आम्ही. कसं तर, कसं तर, कसं तर हुडकत हुडकत हुडकत हुडकत. आम्हाला वरती जायला, साडेसहा पावणे सात वाजले जरा अंधार पडलेला. कसं तर भीत भीत भीत गेलो. म्हणलं परत आता खाली यायचं नाही म्हणलं दंडोबाच्या इकडं पली तिकड काही यायचं नाही म्हणतात, की दर्शन करून तिकडच तिकड जायचं. एवढं भिलेलो आम्ही आई शप्पथ. जाताना गेलो असंच ते तलाव दिसले म्हणून तलावाचा अस वाट वाट काढत काढत गेलो. आणि येत. येताना रस्ताच नाही कुठनं यायचं, काय यायचं पूर्ण असं जंगल टाईपच आहे ना सगळं त्यामुळं.
हां हां.
पण मस्त आहे तिथं ट्रॅकिंगला तेन एवढ भारी आहे ना तू कधी तरी जा. आता श्रावणात बघण्यासारखे असतंय श्रवणात.
होय. असंच सोनसळ्या चौरोबाला पण आहे बघा. हॅलो.
कुठं? कुठे आहेेत ते.
चौरोपाला चौरोबाला, सवनसळ कराडपाशी.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
रेंज नाही, आहे तुमच्याला.
काय आम्ही कधी गेलो तू गेलतीस काय तिकडं?
सोनसरला हो मी गेले होते.
तिथे तिथे कुठलं, मंदिर आहे तिथलं.
तुम्ही सांगितलं तसंच दंडोबाचं कसं, मंदिर ऐक नाही तसच तिथं पण आहे असं म्हटलं मी.
होय, हा हा हा हा. ते कुठं कराड च्या इकडं व्हयं.
हा हा. सोनस शेनोली डेसनच्या पुढं.
हा हम्म् खर दंड वाच म मस्त आहे मंदिर तिथं मग.
चौरोबाचं मंदिर आहे. तिथं पण महादेवाचीच पिंड ये.
हो आता तिथ मंदिरात आहेच पिंड काय आणि असं.
सोमवारी श्रावणातल्या सोमवारी प्रसाद वगैरे असतो.
हा इथं पण सेम, असंच असते बघ तिथं.
अं.. आणि शेवटच्या सोमवारी गव्हाची खीर असते.
होय, आम्ही बी गेलेलो सोमवारी खरं गर्दी लै होती. तेव्हा प्रसाद होता. खिचडी तेन असं होत आणि आता तिथं म्हण तर शंकराची पिंड आहे का, आणि म्हणजे अस साइडला आहे ना खाली तेन असं. असं डोंगरात खाली पण पिंड हायत बघ गं. खाली असं. असं डोंगरात असं आणि, पलीकडं आणि ह तिकडं म्हणजे खाल्या ना ते वरती करून गेल्या ना बाहेर जडून मंदिराच्या बॅट साईड. वती तडून पाहायला तडून गेलं ना. तिथं पण आहे तिथं पण असं खाली जायचं फय्या तो. आवाज येत नाही माझा.
नाही.
एवढा प्रॉब्लेमले.
नुसतं असं खरखर वाजयला लागले.
आवाज काहीच नाही का माझा.
एकदम हळू येतोय आणि तो पण मध्ये मध्ये अडकतोय. हम्म बोला. हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हा हा.